हुं हों येतोय, येतोय.
म्हंटलं
तुमची संध्याकाळची संध्या संध् तेच शाळेचा
आवाज ब्रेक होतोय ओ तुमचा.
शाळेत तो.
हा हा.
येतोय का?
हा ऐकू येते हो हो आता येतो आवाज, म्हटलं माझ्या मुलीला पण मी टाकले ना स्कूलला. हम्म, तिला पण ज्युनियर के जी ला आता मी टाकलंय म्हणजे न प्ले ग्रुप पासून टाकलं होतं मी, पण जिथे मी टाकलं न छान म्हणजे प्ले अ प्ले स्कूलये ते खूप सुंदर आहे म्हणजे इतके छान स्टाफ वगैरे. प्रिन्सिपल सुद्धा खूप छान आहेत म्हणजे नाही का एक एक मुलाकडे ते लक्ष वगैरे देणं त्यांच आणि म्हणजे त्यांना काही असं वाटलं ना तर पॅरेंट्सला ते भेटायला पण बोलवतात, की त्यांची प्रोग्रेस कशी चाललीय काय चाललीय त्याच्याकरता ते भेटायला पण बोलवत अस तात, की तुम्ही मुलांकडन हे करून घ्या तुम्ही अशा ऍक्टिव्हटी करून घ्या तसं करा. छान आहे ब असं म्हणजे मला मा झा पर्सनल अनुभव खूप छान आला तिथल्या त्या हेचा हा.
हा हा. आत्ताची जी प्रिस्कूल आहे आम्ही टाकलेली ती खूप छान आहे, म्हणजे आम्ही पूर्ण पिंपळगाव मधल्या शाळांमध्ये व्हिजिट करून पर्सनली सगळ्या प्रिंसि पला भेटून मग ही स्कूल सिलेक्ट केलेली. त्याच्यामुळे ही स्कूल छान आहे म्हणजे प्रोग्रेस पण छान आहे. आता तिला फोनिक्स वगैरे रीडिंग पण यायला लाग ली बऱ्या पैकी सिनियरलाच आहे तरी पण, पण मग त्यांची पुढे नाहीय मग. पासून शाळा
हम्म माझ्या मुलीचं पण तेच आता खूप खूप सिनियर पर्यंत सिनियर नंतर परत तिचं पण स्कूल चेंज करायचं आम्हाला. अजून दोन वर्ष ताण नाही बनत आहेत. तिसऱ्या वर्षी तानच येतो मला पण सर्चिंग करायचं, कुठे टाकायचं आता? घरापासून जास्त लांब पण नको पण मग तसं नाही का, हे पण पाहिजे. कि आपल्याला तसं त्याचा बेनिफिट पण मिळाला पाहिजे, त्या स्कूल मधून कि तससं आहे तसंच पुढेही तिच अजून चांगलं ग्रोथ झाली पाहिजे नाही का. मागे हॉटेलच मग ते सकाळी सकाळी लवकर जात असतील? हो.
हो सकाळी अ नऊ साडेनऊला तिला सोडायला जातात ना मुलीला. तेव्हाच हॉटेलला जातात ते.
अच्छा, तुमच्या इथे ते हे पण आहे ना आता पिं पळगाव बसवंत मध्ये ते गार्डन बघा. खूप फेमस आहे मधमाशांच तिथेच आहे का? हा हनी बी गार्डन यायचंय तिथे तरी विजेटला.
मुखेड आम इथून जवळय.
हा हा अच्छा.
या.
मागे मध्यंतरी झालेला प्लॅन आमच्या ऑफिस स्टाफ सोबतच ब अस. चाल होत जायचं जायचं काय काय. काय म्हणलं.
तिथली नाही. एंट्री फी असतय त्याच्यामुळे पूर्ण फॅमिली जायचा प्रॉब्लेम होऊन जातो. खूप खर्च होऊन जातो.
अच्छा. नाही मी फॅमिलीसोबत नाही माझ ऑफिस ट्रपच चाललं होतं आमचा प्लॅनि मागेच चाल होत की जाऊ असं. कुठेतरी वन डे ट्रीप बस सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत मग अस नाही का जवळ स्पॉट होता तो अस म्हणून चालेलं पण मग माझी ही चाल मध्येच मग त्याच्यामुळे मी कॅन्सल करून. आता जाऊन नंतर मागे पुढे एखाद्या वेळेस.
स छान आहे ते म्हणजे अस एक दिवसाच्या प्लॅन साठी छान आहे.
ह काय माहित आहे आता सध्या किती फी आहे किती फी आहे त्याची एंट्री फी?
अ एक पाचशेच्या व परचेत दोन तीन पॅकेज येत त्यांची विथ फूड विदाउट फूड असं आहे. आणि.
हा.
एकशे च.
हम्म बघू एखादया वेळेस जाईल आता. सगळ्यां म्हणजे. क्चुली स्टाफ सोबतच जायच आम्हाला त्यांच्या सोबतच चाल. हम्म हा माझ्या मुलीला घेऊन जाईल मीला मोठ. मोठीला हा तर छोटाच अजून काय म्हणता.
हॅलो. हॅलो. हॅलो.
बोटिंग वगैरे पण ते पण छान आहेला. कॉ छान हॅलो. येतोय आवाज?
हो हो आता येतोय ना क्लिअर येतोय मग अशी थोडा ब्रेक झाला. ब्रेक झालेला मगाशी आवाज आता येतोय क्लिअर.
वातावरणामुळेच हे होतय थोडं.
काय सांगत होत.
हम्म.
तुम्ही गेलात का तिथे याच्या आधी
तिथे आता बोटिंग आणि हो बोटिंग म्हणजे ते स सारखं केलेली आहे त्यांनी आपणच ड्रायव्ह करायची ते. आणि ईन क्रॉसिंग वगैरे असं पण छोट्या ऍक्टिव्हटी
हम्म हम्म हम.
हो हो हो आम्हांला जवळं आं तीनं चार वेळां जाऊंन आलो.
हम्मं.
अच्छा.
तेचं.
हॅलो.
कोणाचं असं पर्सनल अनुभव असतो नां सांगण्यांसारखं मगं जायंला कांहीं वाटतं नाहीं.
हॅलो.
येतोय नां आवांज?
हॅलो.
हॅलो
हं
ताई येतोय आवांज
हम्मं
मलां येतोय तुमचां आवांज
हां हे नेटवर्क इश्यूं मुळे आवांज मागे पुढे होतोय
हां तेचं नेटवर्क प्रॉब्लेम चाली पावसांमुळे खूंप
हो
आमची इथे लाईट पण आणि थोड्यां- थोड्यां वेळांन जातं असते मधूंन- मधूंन कांहीं -कांहीं वेळेलां नाहीं कां
हो ते लाईटचं तरं चालूं चं आहे जरां वारं सुटलं की लाईट जाते.
हम्मं तुमची जां जावं म्हणजे को टीचर आहेतं कां कोणंत्या याच्यांत झेडपीला आहे की प्रायव्हेटलांय
हो नाहीं इथे प्रायव्हेट स्कूंल आहे भीमाशंकर म्हणूंन इथे त्यां कॉम्प्युंटर टीचरं इथेचं लागले जूंनमध्यें आंधी करतं होत्यां पणं मस कोणंमुळें त्यांनी आंता परंत जॉईन केलं
अच्छा हम्मं चांगले तुम्हीं पणं एकत्रं राहतां
घरी फक्तं सासू बाईंचं स्वप्नं थोडंसं मांय पोरांचे नाहीं हालं होतं त्यांच्यामुळे
पासून सांसू सासरे हां ते आहे थोडं कामांचा लोडं येतो पणं मगं पोरांना वळणं पणं चांगले राहतांत. आणि अं कायं म्हणतांना त्यांला असं लक्षंही राहतं मेन म्हणजे नाहीं कां
हो
आंजकांलच्या यांच्यानुसार तरी नाहीं तरं ते एकटं तरं म्हंटलं नां कि ते थोडंसं राहतं हम्मं
सं कायं करतं
आपल्यांला असं वाटतं मी एक मलां पणं कधीं -कधीं असं वाटतं की नाहीं कां खूंप कां कामांचा लोड येतो खूंप कंटाळा येतो कधीं -कधीं नाहीं कां रोजं सकाळीं उठायचं तोचं स्वयंपाक तेचं सगळं पणं नंतर मुलांकड मुलांच्या दृष्टीने विचांर केलां नां की एक हिशोबांने असं वाटतं की बरं आहे जाऊं द्या चलां हम्मं कां असं वाटतं की नाहीं कां अं मुलं हा, त म्हणजे त्यांच्या, भरोशावर ठेवून जात येत ना, मुलांना मग माझं तर, काय म्हणत त्याला, जॉबमुळे तर मी माझी पोरगी दीड महिन्याची, तसं, मी घरी ठेवून जायची, माझी सासू सबलायची बाळाला, आत्ता, तरी मी जर असं थोडस, जास्त उम गॅप घेतला. पण, माझं सव्वा महिना का, दीडच महिना तर मी लगेच, जॉबला जायला लागलेली होती. तेव्हा- तेव्हा पण म्हणजे मी असंच, खूप वेळ नाही एक दो दोन तीन तास, दोन, तीन तासच जायचे.
पण, गेला का मग
हो, आणि पाहिजे तसं, परत जॉब पण नाही मिळाला, ते कसं मी पहिल्यापासून, त्याच्यामुळे त्यांना माझं नाही का, म्हणजे माझ्याबद्दल, सगळ्या गोष्टी माहिती आहेत का. त्याच्या मधे, काय ऍडजस्ट करून घेतात. आणि दुसऱ्या नवीन ठिकाणी, मग नाही ऍडजस्ट करत. नवीन, ठिकाणी म जावंच लागतो. ते म्हणतात की, म्हणजे नाही का, ऍडजस्ट नाही करती, लोकं. हम,
अन मी, कॉर्पोरेट मध्ये होते. मी सिडॅकला होते पुण्याला जॉबला, मग लग्नानंतर शिफ्ट झाले, केला इकडून प्रयत्न, पण करोना मध्ये सोडून दिला. करोनामध्ये, वर्क फ्रॉम होम केलं. पण मग आफटर प्रेग्नन्सी म ते आपल्या, मला काही. जे सोडलं ते, पाच वर्ष सुटलच सगळं.
हम्, मग आता कधी, शॉप कधी टाकलं तुम्ही आता?
शेवटी मग, बिझनेसचा विचार अन इंग्रजी पण, लगेच देव, रोजच्या, रोज बस सगळ पुढे चालंंय.
हो, नाही पण तुम्ही जे शॉक, च कलच. एक वर्ष होईल. नाही हे पण तुम्ही, बेस्ट डिसिजन घेतलंय. तुमचं असं कारण की, आता सध्या कपड्यांच खूप प्रिट्रेंड आहे. प्रत्येकाला नवीन -नवीन नाही का असं. कोणी, रिपीट- रिपीट कपडे करतच नाही. ऍक्च्युली काही बोटावर मोजण्या इतके, जे नाही का असं -असं नाहीतर प्र त्येकाच तेच. रिपीट कपडे करतच नाही. तर नवीन ट्रेंडनुसारच सगळ्यांचं. कपड्यांचं मध्ये पण भरपूर प्रॉफिट आहे, तसं बघायला गेलं तर.
हो,
तुम्ही असं, इंस्टावरती रील वगैरे
प्रॉफिट आहे, पण मग काप मग दुकानात, कॉम्पिटिशन पण. हो, हो, इन्स्टावर पण टाकते मी. ऑनलाईन सेलिंग पण करते.
हा, हम्म, हम्म,
एवढंच करून, नाही होत ना?
हो, चालेल, चला, थँक्यू.
चालू आहेत आता, काही ना काही उद्योग माझे. हे हँडमेड प्रोडक्ट्स पण, काही ना, काही चालूच असतात, उद्योग माझे.
हो, हा, ठीक आहे चला थँक्यू.
हो हो.